हा बोल की
बरी आहे का पहिला बॉलाय काय म्हणताय
हम्म का नाही निव अट नव अटे हय घर आहे
स्पीकर लागत नाही
हु्ला
हॅलो काेत
नाहीय वाटत र नाहीय वाटत
अ हा तेशट रायगर नत
हम् हम् ते ट्रायल कॉल लावलायच
काय ते.
रालकल नवल असते
नाही अ कॉल प्रोसेसिंग चालाय
हम्म हम हम्म
तीन नंबरडार गेो
म हम्म
अज तर गेलं म
हम्
हम्म हम्म कुढे घरातस आ तुझ्या घरी
हम्म मी पण आलोय घरातच आहे
हम्म.
जेवलास की नाहीस.
ये नाही नाही. ते जरा ते लग्नामध्येणे तर इश्यू झाला रे थोडा ती गेली तरी
कुठंच लग्न होतं ते.
हा.
गावात.
हा हज पचगी करवन गेलीची.
कुठन कुठचे?
अर्ग पवन.
तू काय करतोय.
अर्गी बन र्रीजबशी अ अरे त काळावडा
हा हा हा हा हा. तिकडे होय ते मंगलमूर्ती टाकी मंगलमूर्ती टाकी
हा आत ना अऐग बन्री कालगनी.
कळायलं कळाय म कायलंय मग तिथं.
काय नाही ते लग्न मुद्दा करवा त मित्रचा
हम्म.
म्हण ती परगी घडली तिघं जण ते परगी जगा गेली नवऱ्याच्या.
बर बर.
त्याये मूल्य विषय
हम्म हम्म बर चलते.
किती मिनिट बोल याला.
तुला कॉल करतो नंतर.
हां ठिक.